ह आवाज येतोय तुम्हाला?
येतोय.
काय करालायंसा तुम्ही?
झोपलोय. तुम्ही?
आम्ही काम करालयं. कसं हाय? आम्हाला काम अ कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही ओ. काय करताय तुम्ही?
काही नाही मी घरी असते.
घरी असताय व्हयं. घरी काय करताय?
घरी शिवण काम करतोय.
शिवण काम करताय होय. मग ऑर्डरी तरी देत्यात काय कोण?
व्हय.
हं. काय मॅरिड आहेसा?
हां?
मॅरिड आहेसा काय? लग्न झालंय का? इंग्लिश समजत नसलं तर मी मराठीत बोलू शकतो तुमच्याशी.
मराठी बोला.
तुमची झोप मोड झाली का? एकदम शुद्ध मराठी बोलू का?
हम्म.
हॅलो.
काय करताय तुम्ही?
आम्ही काम करतोय. हॉस्पिटल मध्ये कामाला आहे आम्ही. मॅरिड आहे आम्ही. एक पूरगी आहे आम्हाला.
बर. हम्म.
जरा गडबडीत लग्न झालंय ना आमचं, कसं जरा पोरगी बघायला गेलतो काय तुम्हाला सांगू? लाईट गेलंती त्याच वेळी. काय अंधारात काय पुरगी दिसली नाही. मेकअप होता, फसलो ओ राव. पोरगीचा कलर कोळशापेक्षा काळा, काय सांगू तुम्हाला.
म अंधारात काळा कलर दिसणारच नाही.
मग आता कसं दिसना पुरगीच तोंडच दिसना, पुरगी गायबच झालती. दात हसली की तेवढीच दिसले.
तुमचा कलर कुठला आहे?
आमचा कलर जरा हाय बऱ्यापैकी हाय पांढरा आहे.
हम्म गोरपानं आहे सा तुम्ही?
गोरं पान नाही आम्ही, नुसता गोरा म्हणलासा तरी चालंतेय, पान काय दुकानात असते हो.
गोरं आहेस का नाही तुम्ही?
हम्म, आता कसं तर असं कसं तर करत जरा बडावण्या जरा धुून सगळं जरा आता केले, बायकोचा कलर आलाय जरा पांढरा.
हो, हं हा.
जरा ब्रश नं घासून- बिसून काढले आता जरा कस जर मानं जरा चोथ्याने जरा घासून जरा, जरा आता काळी- सावळी केली -केली जस काय पहिला बघितली त डांबर म्हण तुझी काय कराय
बर.
हा ना उगंच कसं जरा ती प्रोडक्ट- बिडक्ट आणून जरा बघित ना तर ऑइल पेंट लावायचा जरा पांढरा मारून टाकायचा म्हणतो मी प्रायमरी ते पुट्टी- बिट्टी भरून टाका एकदम, हा.
आता गोरी केलायचा का नाही म्हटले?
हं आता एक बायको बास एकीनं नाकी नव आणली आणि तुम्ही अन् दुसऱ्यानदी म्हणा
बायकोला गोरी केला का नाही म्हटलं?
हे झाली बायको, पैशे पण अं दोन हजार रुपये बहिण योजनेचे पैशे सगळं मेकअपलाच असते ओ बायकोच आता. काय तुम्हाला सांगू? आम्ही म्हणले एक हप्ता त निघेल बहिण योजणेचा, पगार अर्धा आमचा तिकडंच चालंलाय मेकअपला.
मिटला की
विषय कसा मिटतोय?
तुम्हाला गोरी बायको पाहिजे होती तर मग गोरी पान करून घ्यायचा होता, पण अस अंधारवर कशाला फसला होता लाईट येऊ
आओ कसा ये गोरी गोरी बायको केला असतो, तर कसं झालं असत मग मग बायको मला काळा म्हणली असती,, आता कसं मला हे आहे ना, मी बायकोला काळी म्हणू शकतो.
आता पण बायको तुम्हाला काळं म्हणू शक त्या ओ आता बाईको गोरी झाल्या ना, मग आता मग तुम्हाला काळ्या म्हणु
कसं ये चार दिवस गोर ते काय क्रिम नं झालं, म्हणुन ते काय चाळीस वर्ष राहणार ये काय? गोरं ते गोरंच हो आयुष्यभर राहणार.
क्रीम लागल्यावर होणार न होणार पर्यंत.
अ क्रीम मधीच बंद पडली. कंपनी बंद पडली काय करायचं.
काय करायचं सांगा माणसान. किंवा प्रोडक्ट एकाद समजा खराब लागल. काय करायच माणसानं.
हम्म.
कस आहे. असूदे सोडा तो टॉपिक ठेवा साईडला. मग काय करायालाय मग आणि तुम्ही काय? तुमचा नवरा काय करतोय?
माझा नवरा होय. माझा नवरा काय करत नाही दारू पिऊन पडतोय घरात.
घरात पडतोय. कुठ? बेड वर का खाली फरशिवर
खाली मी चटई देते घालून आणि झोप म्हणते तिथं गप. अजिबात हालू नकोस म्हणतोय. दारू पिलेल्या माणसांना मी किंमत देत नाही. दारुडी लोक मला आवडत नाहीत.
होय काय वय वय चांगलं चांगली गोष्ट आहे. मग बाकी काय म्हणताय तुम्ही?
नाही नाही. आमचा नवरा पण आसाच मी पण फसलो. नवऱ्यात दात बघितलं तर पिऊ पिवळं पिवळं आढूळ
काय आता करायचं. कसं असतय. माणसान काम करायला लागते ना. त्यामुळे जरा होत. होते तस माणसाचं काम करून करून जरा थकवा बिकवा घालवायला जरा घ्याय लागते ना. औषध जरा दवाई हे ओ. तुम्ही पिक्चर बघितला नाहीसा काय. परि- ट्रॅव्हल चा फिर हेरा फेरी.
मला पिक्चर आवडत नाही तो बघायला.
दारू मध्ये घर गेलं म्हणते. माझा बा गेला म्हणते आणि तुझी खासी काय हाय? तसच आहे थकवा आहे कायमचा.
हम. तुम्ही पिक्चर लय बघतायसा वाटतं.
पिक्चर मध्येच आयुष्य गेले आमच काय तुम्हाला सांगू. आयुष्यात आता येऊन पिक्चरच काढणार आहे. थांबा थोड्या दिवसान मी. कस मी जरा व्हिडिओ बिडिओ करतोय ना. म्हणून जरा पिक्चर एक काढणार आहे चांगला. आता जरा चालू केलोय मी बायको संगट तर बायकोला ॲक्टिंग जमत नाही. तरी बी चापकान जरा चाबूक मारून जरा शिकवाव लागते सगळं.
होय. म्हणजे कुठल्या गावच आहेसा तुम्ही?
आम्ही होय. निपाणीत हाय आम्ही निपाणीत.
हम्म.
हा तो आम्ही नर्सिंग होमच्या साईड ला राहतोय.
हा हा.
आता जरा हॉस्पिटलमध्ये आहे आम्ही एक पेशंट आलत. म्हणजे पायाची कळ कमरला लागून डोळ्यात चाललेली.
होय.
असली एमर्जन्सी पेशंट येतात आम्हाला. नंबर देऊन गेल्यात आणि काय तुम्हाला सांगू.
मग काय सांगा तुम्ही आता?
सध्या मी आता हॉस्पिटलमध्ये आहे हॉस्पिटलमध्ये काम तेच सांगालोय ना.
हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कसा काय वेळ मिळतोय.
आता कसं आहे वेळ- काढायला लागतो वो दहा मिनिट निघत नाहीत म्हटल्यावर काय य असं तुमच्यासारख्या माणसां संघटनी बोलायला दहा मिनिटं निघत नाही म्हणल्यावर- काय उपयोगाचं ते काम.
मग बायको तुम्हाला काय बोलणार नाही असं पोरींनसग बोलायला लागलं-
अहो कस असतं महितीये विश्वास असला- की नवरा बा पोरगी संघड बोलून दे- ना कुठल्या बाई संघट बोलवून दे ना कुणा संघट बोलून दे- महत्वाचा काय असतो विश्वास असतो आता तुम्ही माझ्याशी बोलालायस - मी कशा संदर्भात बोलालोय अस नसतय ओ. उद्या उठून कुठली पोरंगी बोलील का मी सांगितलो की मी मॅरिड आहे. म ती पोरगी बोलील काय बाबा हा लग्न झालेला माणूस आहे. एक बायको आहे तिला एक पोरगी आहे.
पोरिंच सांगता येत नाही ओ.
कस असत आपण असं विचार करतो म्हणजे पुढचा माणूस पण तसा विचार करत नसतो ओ त्यांचं माइंड वेगळं तुमचं माइंड तुमचं कसं असतं माहिती ये लग्नानंतर - तुमचं डोकं बायकांच हे असं होतं.
हं हं
कि पुरुष, नवरा कुठल्या बाईस, स्त्री, पोरगी, मुलगी बिलगी सगत बोलला. झालं
हं
अस असतं त्यामुळे जरा मा नवऱ्यावरच संशय घेणं कमी करा तुम्ही
बरं
हॅलो
या तू मला फोन पे एक हजार रुपये करा की एक मदत म्हणून
फोन पे ला हजार रुपये मदत म्हणुन सध्या मी कडकीत असल्यामुळ म्हणून शक्य तिथ तर काय नाही अजून आमचा महिन्याचा पगार व्हायचा आहे. त्यामुळ न काय आमचा पगार एक ते दहा तारखेमध्ये असतो. त्यात आम्हाला लागलं हप्तं हप्
जरा गरज होती ओ हजार रुपयाची
गरज होती व्हय म्हणजे
नवरा पिऊन पडला बाजार नाही घरात.
होय काय
पोरगी भुकावली या वो काय तर खायला आणलं असतो ना पुरगीला
प्रयत्न करू शकतो.
व्हिडिओ बिडिओ करतायसा म्हटल्यावर हजार रुपये मदत करा की.
बर ठीक आहे तुम्ही माझ्या या व्हॉट्सअप नंबरला तुमचा स्कॅनर पाठवू शकताय.
हेस.
तेवढी आर्थिक मदत होईल तेवढी आम्ही कर करू शकतो आम्ही. मग तुम्ही तुमचे म. माहिती दिल्याबद्दल. खूप खूप अभिनंदन तुमचं. हा कि. की मला सगळं सांगितलास. मंडळ आभारी मानत आमचं मंडळ म्हणजे आम्हीच हो. तुम्हाला कस काय वाटलं. आमची माहिती ऐकून तुम्ही काय बोलणार. हाव हॅलो.
थोड हजार रुपये पाठवा दादा. उपकार होतील दादा. ह ह्ह अअअअअअ ह.
हा. काय आता आम्ही कोण. ठेवु शकतो का तर आम्हाला काम आहेत आता पेसेंट आहे आम्हाला. पेशंटांना हेवी लावायचं. जास्त आम्हा तुमच्या वाणी आम्ही घरात नाही त्या ठेवू शकतो.
ठीक आहे दादा ओके दादा.